हा काय चाललंय?
चाल्ल्यात स्वयंपाक करायचं.
हम्म हम्म काय आज विशेष?
विशेष आज काय नाइ.
हा हा. संध्याकाळी काय चपाती करताय? हा हा आणि काय नाइ भाकरी झाल्या भात केलाय. हम्म सांडग्याची जरा आमटी करायचीय कांदा चिराय लागलोय.
हा.
तुम्ही काय काय बनवला?
आज मी काय सुद्धा बनलं नाइ सकाळचा जरा भात हाय.
हा.
आणि चपाती केल्यात डाळीची आमटी.
हा हा.
तुम्ही कसं करताय सांडग्याचं कालवण?
सांडग्याच्या आमटीला कांदा चिरतोय बारीक आणि सांडगं भाजून घतोय कोरडं आणि त्यातलं थोड सांडग चेचतोय ते असते की आपलं उकळत्यात चेचतोय तेज पूर्ण पीठ तोय आणि नंतर फोडणी जिरं, मोहरी, कांदा घालतोय कांदा लाल होईस भाजल्यानंतर थोडी पिवळी मसूर डाळ घालतोय आणि ते थोडं भाजतोय नंतर चटणी त्यात घालून अं हम्म सांडगं भाजतोय जरा तेलात परत आणि
हा.
आणि नंतर मग थोडं कूट घालतोय त्यातचं तेलात आणि म वरून गरम केलेलं पाणी वत्तोय.
हं.
मते मिक्स होऊन शिजतय आणि जर सुख्ख सुक करायच तर मग सांडग भाजतोय. आणि डाळ आणि सांडग शिजवून घेतोय मीठ टाकून पाण्यातनं
हा
आणि नंतर मग कांदा तेन घालून अस. सुख फोड तुम्ही कस करताय.
आम्ही पण त्याच प्रकार करते.
हा हा आणि सुकं करताना पण असं शिजवून घेतय आधी
ह थोडं भाजच तेल टाकून आणि नंतर शिजवून घ्यायचं. नंतर कांदा डाळ घालून पुढून टाकायचे.
हा ऐकला असता का आरती चालू आहे आरती चालू आहे.
हा हा. मग प्रसाद काय केलाय आरती झाल्यावर खायला.
प्रसाद करायच.
मग आता आरती चाल तर प्रसाद पण बनवा.
लक्ष्मी नाही बाहेरची लक्ष्मी लक्ष्मी आ श कर ते म्हणताना.
हा हा.
ते करायची की अजून आता खोबरं नाहीत आता अ वटपौर्णिमेला खबरं साठते तेव्हा करायची बर्फी. कशी करायची बर्फी म्हणजे तुम्ही कस करता.
कोबरं खिसून घ्यायचं किंवा मिक्सर ला बारीक करून घ्यायचं. हा आणि साखऱ्याचा पाप करायचा आणि त्या टाकायच. होबर किसली ना जरत पावा
पार्ले बिस्किट ते काय घालताय का.
हा घालायच ते शेवटी घालायचं. हा म्हणजे ते मिळून यासाठी कारण ओल्या खोबऱ्याला कस दूध असते. त्यामुळे त्या स्वपना शिकत असत्या.
हा हा. अ नाम हो म पाक तयार झाल्यावर
आणि काय बनवले.
काय नाही किरकिर करायला लागलाय.
हम्
खावा जा काका तू खावा जा काका खाट्यावर बसल्या लॅपटॉप ओपन करून त्यात माव दाखव दाखवा म्हणा माऊचा फोटो आहे, आपल्या जा माऊचा फोटो आहे माऊ दाखवा म्हणा बसून खावा. सांडशील वाटीतलं.
डिश काय केली नाही काय.
ह वेगळी काय नाही आता उद्यापासून जरा कार्यक्रम चालू येत लगून ते त्यामुळे वेगळं काही नाही हा येत र अ ते आमच्या जरा भावकीत लग्न आहे हो.
हा हा ते तसावला का कुठं
हा हा तेच तसवला आहे.
हम हा नाही ते मला कळालं होत कि तिथलं
हा हा तसच बसायचं. मग.
जेवणातलं पदार्थ खरंच चांगलं लागतात.
होय-होय लग्नात करणं वेगळं आणि घरी ब बनवणं वेगळ लई फरक.
हा लग्नात कसं मिक्सर व्हेज. पुऱ्या, श्रीखंड, कोशिंबीर, पापड. आमटी, भजी, आणि तिखट पुरी, वरण, भात मसाले भात.
हा प्रत्येक प्रकारच ते थोडं-थोडं खाल्लं की पोट भरते.
हा. आणि एकेका लग्नात शेवटी स्वीट म्हणून आईस्क्रीम असतय. गुलाबजामन असतय एकेका जागी.
होय.
वर्षातन एकदा का व्हईना, लग्नाच्या जेवणाला जायला
व्हय व्हय आणि आता कस? सरास सगळ्या लग्नातनी आसं पुरी भाजीच हाच मेनू असतोय. हां. आ शिरा भाताची आता पद्धत अस पूर्ण मोडत आली. कुठ तर, पूर्ण असं हेज्या हेज्यात हां.
नाही तर जेवणाच्या, हा कुणाच श्राद्ध वगैरे आसलं तर ते शिरा भात बनवत्यात.
हा.
नाहीतर अस शुभ कार्याला सगळ्या तेच मेनू झालाय आता. हा.
आपल्यापेक्षा कर्नाटकात लई पद्धत भाकरी, चपाती असं असतय.
हा. नाहीत आमच्या इथ हरीपाटाच चालू होता म्हणजे सप्ताह होता सात दिवसांचा तिथं रोज चपाती भा करी, भरलं वांग, अ बुंदी एक दिवस गोड शिरा एक दिवस, गोड खीर एक दिवस, गोड
मग चांगलं होत कि जा खाजा शेंगदाण खाजा जा. जा आ-आजांचा मोबाईल घेजा द्या म्हणाव फोटो बघायला द्या म्हणाव फोटो बघतो. आता माणसं स्पेशल अ ते काय म्हणायचं धपाटे
हां.
भाकरी खायला हॉटेल वर जात्यात.
हां. आ ते आता घरात मिळणा हम् बंद झाले आणि नवीन मुलींना कस ते बनवायला जरा अवघड जात. ते त्यामुळे ते जास्त झंझट घेतच नाहीत हम्म.
मी दही, धपाटे छान करते. सगळ्यांना आवडत्या मी केलेला धपाटे आवडत.
हा हा. काय वेगळं अस बनवतय काय?
नाही हा या रेग्युलर पिटाातच बनवतेो पण जरा
हा म्हणजे प्रत्येकाच्या हाताला अस ह चव वेेगळे असते ना. तेच पीठ तेच असते सगळं खरं प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धतीवर पण असते हा.
तेच असते सगळं साहित्य आता काल ऐका लेडीज ना बनवलं होत. त मी सांगितल्या सारखंच बनवलं होत. आणि मला पण म्हणले तुम्ही पण घेऊन या. करून मग मी पण करून नेलत तर दोघीच. सेम साहित्य सगळं सेम होत पण त्याने म्हणालं तुमचं.
झालय ह त्याच विवर पण असत ना आपण अस. त्यात काय म्हणतात मन लावून केलं की चव उतरत असतयात कोणतीही गोष्ट मन लावून प्रेमाने केली तर
हा. आणि आमच्या घरात कस सगळे आम्ही सारे खवय्ये येत.
वेगळ्या प्रकारचं लागत.
लागतेय हा. काय जास्त नको म्हणजे बाारीतलं काय नको पण हा त्या घरातल्या त्या येतात पण वेगळाय वेगळाय.
पदार्थ हा हा म असत एखाद्याच्यात अस ते रोजच ते तेस खाऊन कंटाळा येतो.
हा आणि आता घरात पाहिजे ते सगळं व्यवस्थित ईथ मिळाल्यावर बाहेर जास्त ओढ करतच नाही.
आता बाहेर काय रेट कसलं वाढलंय गॅस सिलेंडर वाढल्यामुंळ.
कधी खायचं झालं तरच बाहेर तर नॉन व्हेज आम्ही घरात बनवत नाही ना फक्त अंडी तेवढी कधी तर आठ दिवसात न बनवते हम नाही तर नॉनव्हेज नसते तेव्हा नॉनव्हेज खायला तेवढं बाहेर पडतात ते पण मिस्टर एकटच खात्यात. बाकी कोण नाहीत खात नाही मी अंडी नाही मटन नाही चिकन नाही.
म्हणजे शुद्ध शाकाहारारी आहे.
शुद्ध सकाारी आम्ही अंडी हातात पण घेत नाही.
हा हा.
पण यानी बाहेर ना.
हा हा तेे पूर्ण कडक पाळायचा.
पहिल्यापासून ना सवयच नाही ना.
हा हा खाल्ल असत हा हा पहिल्यापासून जर खालल अस. तर घरात कोणी तरी तर ती सवय लागते ना हा.
आणि आता काही मनच होत ना ना कधी खाल्लच नाही त्यामुळे असं खावा असं.
हां होय ते आधी जर खाल्लं असत तर ते जरा हे होतंय नाही खाऊ वाटतंय. एकदम असलं की नको वाटतंय.
ते एक दिवशी वडापाव आणला होता बाजारातून ना.
हां.
मग ते वडापावचा गाडा कसा मस्त करून आणतोय ना मग- त्यो ते वडापाव सगळ्यांनी खाल्ला एक एक मग माझा राहिलाता खायचा अजून
हां
मग ते वड्या
एक मिनिटं